हो
हा बोल तू ऐकालोय.
हा आ काय कराल्यास.
हा हा याज
आवाज येत नहीं ग तुझा.
हॅलो. हॅलो. हॅलो येतोय काय ग आवाज?
हा आत्ता येतोय बघ. तुला येतोय माझा?
तुझा या लागलाय.
हा. हा.
हा.
काय कराल्यास म्हटलं.?
काय कुटं पिको फॉल करत बसलेलो बघ.
हा. अगं ते तुझं. हेज मेसेज आल नव्हतं नवं ग. फोन पे. च आणि गुगल पे. च.
फोन पे गुगल पे तर आलय. खर ते बँकेत न जरास मला काय समजना झालंय. काय जाऊन विचारायचं.
म्हणजे काय ट्रानझॅक्शन झालेल्याच मेसेज इनात काय.?
हा म्हनजे बघ आता अं गुगल पेला. तुन जर मला पाठवलीस पैसे.
हा.
तर कणी मला फोन ला मेसेज येतोय.
हा.
पण तेच बँक अकाउंट वर पाठवलीस कणी
हा.
अकाउंट वरच जमा झालेलं येत नाही. पण माज अकाउंट आणि माज नंबर कनेक्टेड हाय. हाय ग.
म्हणजे लिंक हाय तुझा नंबर बँकेत.
हाय खर मला मेसेज इना झालाय काढलेलं. काढलेलं किंवा भरलेलं तेन.
हा मग तिथंच जाऊन चौकशी करायला पाहिजे गं बँकेत तुला.
होय आता तेच कराय पाहिजे बाई. मला आता उन्हाच क्लासला जायचं पण नको झालंया.
ब की ऊन तरी काय कसलं आहे हे.
सव्वा एकला पोत असत्या.
सव्वा एक, बरोबर उन्हातच आहे गं क्लास तरी आमचा.
मला नकोच वाटतंय घरातनं बाहेर पडायला.
आज आणि काय लेक्चर आहे वाडतं, लवकर यायला पाहिजे.
तिथं जाऊन झोपायचंच की पेंगच करायचं.
होय पेंगत बस तु.
काहीतरी काय वरती फॅन एक लावलेला असतोय गारपण वार येत नाही काही त्या.
होय बाई कुठल्या काळातलं फॅन आहेत काय माहिती ते.
नाहीतरी काय.
वार पण येत नाही.
खाली केवढ्या मो केवढा मोठ्यानं फिरतोय खरं वारच येत नाही त्याच खाली.
आवाजच नुसता येतोय.
म काय झा
आणि ते क्लासपण कस झालाय? क्लास गं आपला तो असा आत मध्ये कोंड वाड्यात असल्यासारखं झालंय.
व्हय खेळतं वारच नाही नव्ह बाहेर.
हा त्यामुळे आणि लईच गरम आणि एवढी जण वीस काय आपण एकवीस जण हाय नव्हे? हा एक हम् एकवीस जण ते एका क्लासमध्ये.
ते एकवीसच सोडून आणि बाहेर तेच की बी एकवीस इतर सोडून आणि बाहेरची क्लासची आणि येतातच.
होय बघ की ते कसं एका क्लास मध्ये ल घुसमटल्यासारखं होतंय बाई.
हम्म.
कधी एकदा बाहेर येईन.
नको नको वाटतंय.
कधी गं संपायचं. आणि एक्झाम कधी घेणार आहेत आमची?
बग की आता तारका याय नाही म्हणा लागल्यात.
अगं ते काल काय म्हणालतीत ना कोड आणलाय.
नाही म्हंटल?
होय म्हंटलीत की.
माझं लक्ष नव्हतं का काय गं?
काय माहिती सर. म्हणजे काल जे सांगालत ब ते आरवन भरायचं.
अ
ते तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून शिकवा लागलोय म्हटले. आणि प्रत्येकांचा. कोड आलाय आणि त्याच्यावर मग. तुम्हाला भरायला देणार आहे म्हणालते बाई काल. त्या हिला म्हणालते ती सहेली नाही काय?
हम हम.
तिला म्हणालती. ती विचारली सरांना - - सर आमचं कोड आल्यात काय? म्हणून मग आल्यात म्हंटलीत, हे तुम्ही पहिला प्रॅक्टिस करा सगळ्यांची ही प्रॅक्टिस व्हायलाच पाहि जे, हाता खालनं सगळ्यांच्या जायलाच - - पाहिजे मग घेतो म्हटले.
चालतेय की मग.
मग बघू आता.
आणि सोमवारी, सोमवारी आणि सुटी देतो म्हटल्यात.
शनिवारी म्हंटलेलं व्हय?
सोमवारी गं.
ए नाही शनिवारी म्हंटले वाटते बघ बहुतेक.
सोमवारी म्हटलं वाटतं.
विचारायला पाहिजे बाई नाही तर शनिवार म्हणजे उद्याच की.
हा म तेच की सोमवार म्हटले मला तरी अस वाटतय ना - -
परत एक परत एकदा विचारूया घे म आज.
चालतय की - -
येताना. ते माझ्या आधार कार्ड वर वरचा नंबर एक बदलायचाय.
का करणार हैस.
अगं ते काय झालयं माहितीयं? अ ते पप्पांचाच नंबर सगळ्यांच्या बँक अकाउंटला होता ग.
तो लावणार हैस होय.
नाही मग ते बँकवाले काय म्हणायलेत मी ते एका अकाउंटला एकच नंबर ठेवायला पाहिजे तुम्ही म्हणून. मग मी न बदलून माझ्या अकाउंटचा नंबर कनी बदलून आमचा हा घरातला दिलाय.
हम हम.
मग ते आपल्या स्कॉलरशिपच्या वेळेस काय होतेयं माहितीयं जो आपल्या बँक अकाउंटला जो नंबर असतोय ब तो आणि आधार कार्ड वरचा नंबर सेमच पाहिजे. म आता बँकेत मी हा माझा नंबर दिलाय आणि हेच्यावर आधार कार्ड वर पप्पांचा हाय नवे. मग ते बदलून घ्यायला पाहिजे की आता.
हो. ते म बीकॉम फर्स्ट इयर च स्कॉलरशिप आल तुझ?
जमा तर होतच नाहीच नाही ती स्कॉलरशिप
माझी कशी काय झालीया गं. व्हय. चारशे पंधरा, चारशे पंधरा दोन वेळा झाल्या माझी.
मग भारी झालं की गं.
हम्मम्.
त ते पैसे दंड भराय लागतयं म्हणून ते करायची स्कॉलरशिप. बघितलीस की नाही ते नाही भरलं तर आणि दंड भरायला देत्यात.
भरायला तर दोन्ही साईडन भरायला पाहिजेच गं ते स्कॉलरशिप भरायचं आली तर आली नाही तर नाही.
हा ते पण हाय सोड पण आता किती दोन वर्ष झालं गं एकदा पण याल नाही.
पण फर्स्ट इयर ची आली आता. आम्ही थर्ड इयरला चाललो. सेकंडइयर ची कुठं गायबचं - -
ते काय सरकारी काम घे. माझी एकदा पण याली नाही तुझी दोनदा तेवढी आली तर
एका वर्षाची तरी आली बाई माझी.
ते चारशे पंधरा म्हणजे आपण एक्झाम फी भरतोय तेच आपल्याला देतात वाटत परत.
बहुतेक व्हय.
ती पण तेवढीच असते की चारशे पंधरा काहीतरी.
होय तेवढीच की असतेया.
तेच परत देतात वाटतं मग आपल्याला.
हम्म.
कॉलेजच आणि काय बघायला पाहिजे बाई कधी चालू करणार आहेत.
कॉलेज चालू झाली कि मग ट्युशन चालू मग आणि चालू झालं ब सगळं आपलं.
होय सकाळी आठ ला जायचं पाचला यायचं.
होय आणि आता थर्ड इयर हा कॉलेज शिकून चालत नाही.
चालत नाही बाई नाहीतरी इंटरनल मार्क कट करतात बघितलीस का नाही.
तंगवत्यात लई.
कॉलेजला पण जायला पाहिजे ट्युशन करायला पाहिजे परत आणि हा कॉम्प्युटर क्लास. आता सुट्टीत पण आपल्याला निवाण सुट्टीनेही क्लास चालूच आहे.
मी झाले व चालूच आहे बाई.
खरच तर सुट्टी म्हणून नाहीच आपल्याला आपण आठ तारखेला काय तर वायवा देऊन आलो नवे. ते आठ त्याच्यानंतर आपण दहा बाराला काही लगेच गेलोच वाटतं क्लासला.
मी चार दिवस घेतलेल कती किवा आठ दिवस घेतलेली त्याच्यावर कुठं ग काय नाहीच की. ते पण आप ते पण आपण घेतलेल म्हणून.
हम्म सुट्टी नव्हतीच सोड आणि सु टी असून सुद्धा मी कुठे गेलो पण नाही काय पण नाही घरातच होतो.
का म मम्मीच्या गावाला गेतीस ती.
हम्म ते का फक्त एक दिवस गेलो बाबांना बघायसाठी. आणि परत आलो. हे सर क्लास चालू करणार म्हटले की. म्हणून मी काही थांबलोच नाही लगेचच आलो.
आणि मी थांबलेलो.
तू थांबलेलीच वाडत की चार पाच दिवस होतीस.
होय होतो की चार का ग सहा सात दिवस होतो.
हम्म मामा आलेत होय तुमचे?
आलते गेले की ग परत.
गेलेये.
गेले कवाच, झाला आता त्याला महिना जाऊन.
आत्ता कुठे आहेत त्यांनी?
आत्ता गुजरातला आहे त आता पोस्टिंग होणार आहे दुसरीकडं.
ह मामी इथंच आहेत मग?
झाल्या कि मामी मामांच्या सोबतच आलत्या.
हा.
वर्षभर तिकडत होत्या गुजुरातला.
हा.
मग आता मुलं पण मोठी झाल्यात आणि पोस्टिंग पण दुसरी कड होणार आहे मग इथ इथ फॅमिलीला घेऊन जायला परमिशन तेन बघायला लागत आणि आता होत नाही. कारण की ती मामी मामा मामी ची मुलगी
आत्ता पहिलीला काय दुसरीला आहे मग आता कॉलेज म्हणजे आत्ता त्या शाळा चालू झाल्या आणि कसं बदलणार सारखं सारखं बदलून बदलून शिक्षण सगळं हेच होत.
होय त्यांना काय समजतच नाही मग. इकडं चार म वर्ष तिकडं चार वर्ष
अर्ध हिंदी बोलतोय अर्ध मराठी बोलतोय.
हा होय तर गुजरात साईडला त्यां जास्त करून हिंदीच की
व्हय सुकी मम्मीर ए मम्मीर पप्पा फोन करायलेत ब माझ्या फोन वर. हे
अगं तुझ्या फोन व कर की माझ्यावर दोन वेळा फोन केला पप्पा.
फोन चालू आहे माझा इथं.
काय पप्पांचा फोन या लागलाय.
हा पण म्हणत नाही. म हा ऐकलो की म्हणायच की
काय शेताला गेलं पप्पा
नाही कुठं बाहेर गेलात ग
आ हां काय नही बई अ तुमची ते मामांचा मुलगा छानच दिसतोय ग.
ताई छान पळतोय अग तो.
काय नाव त्याचं?
रियान
श्रीयान लय भारी बोलतोय. आहो जाहो म्हणून बोलतोय.
सगळ्यासनीस लहान असू दे मोठे असू दे आपल्याला पण आवजाऊ बोलवतो तो.
होय माझ्यासोबत बोलालता की त्यावेेळेस. मला म्हणतोय तुम्ही बर आहे सा.
छानच बोलतय.
कोण ग मम्मी पटणपुडीची माझी मैत्रीच आहे.
नाव काय विचारते. कोण फोन करायला पटणपुडीची म्हणा पटणपुडीची कोण माैत्री आहे ग.